हॅलो काय करतेस तायडे?
काय नाही बघ चाललय की रोजचं काम. होय झालं की हम्म तू काय करतोयस?
आता चहा घ्यायला लागलोय.
होय हा हा हा लवकर?
ला नेहमीच आहे आणि हे तही डी दिदीला पण दिलंय बघ
होय हा हा पाऊस आहे काय?
आहे आहे. आणि प्रवीणकडं आहे भाऊजींच्या कडें आहे.
हा हम् आणि हे श्रीराजकड नाही नाही नाही नव्हता आलेला. हा हा हा हा
रात्री न्यायला बारा हे साडेनऊ नंतर यायला सांगितले साडेनऊ.
होय हा हा हा संध्याकाळी
सा हो साडेनऊ ला या.
हा हम्म हम्म जेवलाच काय?
कारण अ शेवाळ खाल्ल्यात शेवाळ्या.
होय हम्म्म्म हम् स्वयंपाक काय केलाय आज?
आता बघायचंय विचारायचंय गा?
होय
आज फुटबॉल मॅच बघणार आहे जर काम होतं म्हण बोलवलेलं.
होय हा हा हा हा हा हम् फिरायला कुठे जायचं?
चला निदीी म्हटल्या राजेश्वरीनी जर मार्क पाडली नव्वद टक्केच्या वर तर केरळ आज आज सॅडविच करायचं ठरलं होतं.
होय हा हा हा हा ह हा आज पाऊस आहे आणि कुळ पाऊस आहे आणि सँडविच काय करायचंय कधी करायचं आता? आणायचं साहित्य कधी?
होय तिला विचारायला पाहिजे मग.
हा हा हा
मग ब्रेड ते आणलं पाहिजे जाऊन म
हम्म हा आणि तिकड पाऊस आहे काय?
हो आता आष्ट्यात असला पाऊस झालाय सोबच पाऊस झालाे समोर त काहीही दिसत नव्हतो एवढा पाऊस झाला आष्ट्यापासून पुढच्या बाजूूनला सगळा.
होय हा हा ह ह
म्हणजे अ सांगलीतन बाहेर पडल्यापासून जे पाऊस सुरू होता.
हा
तो इथोपर्यंत आहे आणि हे अ काय म्हणतेात त्याला धुंड काढल्याच.
होय ना ह् इकड पण आहे पाऊस. हम्म इकड पण आहे पाऊस. हा हम्म म्हणजे हम पर ताजा आणि चिकला मग सगळी खराब झाली
झाली असते हो दिसत नाही एवढा एवढा पाऊस होता तिथं
हा होय आज प्रवीण गेली की
नाही येणार आहे प्रवीण
होय हा नाही मग अशी म्हटली की गेले म्हणून सोनू म्हंली गेले
हा तेच की इकडे यायला गेल्यात इिथे येऊन जाणार आहेत
हा हा हा हा ह हा
इकडं आहे ना हथनं त्यांना हिथनं गाडी पकडणार असतील
हा हा हा हा चालते हम्म
ताना अ तुफान पाऊस असतोय
होय तिकडं आहेलाय पाऊस हम्म तिकड पाऊस असतोय जास्त आज बाजारात पण तसंच की सगळं किच किच किच घाण सगळं पाऊस आणि गर्दी बाजारात काय एवढी गर्दी होती ना की बास आज
पाऊस असण्या असेल म्हणून सकाळी काय करतात लोक संध्याकाळी येतात माणसे भाजी आणायला बाहेर पडली की पाऊस
हम्म होय पाऊस आज भरपूर आहे त्यामुळं काय आज हम्म आज भाजी ला काय नाही आज मग
दोन तीन दिवस आता पाऊस आहे
हम्म होय आज हाय दोन तीन दिवस पाऊस
गोलूला फोन केला तस का तू
मी नव्हता केलेला
होय काल मी केले ना त्याला गाडी सर्व्हिसिंग करून आलता काय तर
हा हम्म हम्म हम्म हा हा काल आलती की ताई आणि भाऊजी इकडं आलते की तिकड आलती की कारखान्यावर ह कारखान्यावर आणते हा गेले लगेच परत एक दहा मिनिटपसून
होय इथे अ मी फ्लावर्स आहे ना
हा
त्यातला गट्टू द्यायचाय श्रुतीला
होय द्यायचंय की हम्म द्यायचं द्यायचंय काढून न ठेवलेला
नाही नाही काढलेली नाही अजून काढला तर ती दिला ही प पाहिजे नाही लावला पाहिजे परत
कशात तरी दुसऱ्या ह्याच्यात कुंडीत लावला पाहिजे हम्म तुमच्यात वरती कुंडारी कामे नाहीत
आहेत मोठ्याच सगळ्या
होय नाही ती पण लावायला पाहिजे रे त्यातनं काढून दुसऱ्या कुंडीत लावला पाहिजे नाहीतर मग ते जास्त ह होत आहे ना
हा
हा ह जास्त होत मग ते लावलं ना जास्त मग येईल ना भरपूर येतील ना फुलं त्याला
मी काय करतो मग एखादी कुंडे्या आणून त्यातला गट्टू काढून लावतो त्यात मग तसेच गट तशीच कोंडी देऊया तिला
हा ते जास्त आले असतील ना आता जास् म्हणजे त्याला कांदे आले असतील हा मग हा मग ते दुसऱ्या कुंडीत दुसऱ्या कुंडीत लावलं पाहिजे मग
हा तसं करतो मग त लावून हे करतो लावतो तिथं
हा चालतय की हम्म म्हणजे मग दिदीला नाही सकाळी केलता सकाळी केला होता हम्म सकाळी केला होता रे
आज जाणार होती ती
हा मला चाल म्हणत होती की
हा मी तिला म्हणलं नाही बाई मी काय येणार नाही म्हंटलं आणि होय पाऊस आहे आणि कुठे जात्या
हा ते हेना भेटायला निघाले होते कोण तर वारल होतं ना
हा मी तिला नाही म्हण सांगितलं तु जा म्हंटलं हा
अ
मग ती बरं म्हणलेली मग नसल गेली कॅन्सल केला असेल पावसामुळे
होय
ह आणि तिला भाजी आणायला जायचं होतं ना
गेलेल की मगाशी मी केल तर भाहुजी ना फोन
हा ह
त्यावेळी दोघं बाजारातच होते
हा हम् हम्म हम्म हम्म हम्म चालते चालते ह आत्ता सँडविच कुठे एवढ्या उशीराांना करायची वय
हा
हा एवढा उशरा नाही करायची किती वाजली आठ वाजली
आठ वाज हो आठ वाज त आले काल मी स्वराज गेलो तिथं
होय हा मग ती प्लन ठरवून आला असतीलला तुम्ही दोघ जण सँडविचचा हा हा हा चालतय आणि काय मग हम्
अ काय म्हणतात राजेश्वरीलानी त्यांना ह्याला न्याय लागल होतो आम्ही काय ते रगडा खायला नाही म्हटली पर तिनं हे दिलं अं काय ते दुधी भोपळ्याची खीर
हा हा
आणि पहिल्यांदा नाही म्हटला खायला
हा आणि परत खाल्ली असेल
आणि त्याला सांगितलं अर हा ह्याच्यासारख्या ज्यूस सारख्या झाल्या जरा टेस्ट घेतली मग सुरू केलं मग त्यांना
हम्म हा हा हा हा हा चालते आज हम्म
आत्ता नेहायल्या संध्याकाळी साडेनऊ ला निहायल्या या म्हणतोय मला आता खेळायचय अजून करा आणि मग न्याला
न्यायला काही येणार नाही म्हणा सोडायला सांग मामा ला आम्हाला नाहीत राहू तिथच राहावा म्हण हो ह
आता पाऊस जर जास्त पडायला लागला असं वाटलं तर तसं सांगणार आहे झोपा सकाळी नले
हम्म हम्म हम्म हम्म हम्म येईल कि मामा मामा येईल कि सोडायला
होयच
हम्म चालते हम्म हम पावसात कशाला रे आभी जातो खेळायला किती पावसात ते होतय पावसात भिजून यायचं म परत आणि.
उलट पावसातच खेळायला मजाय आता फुटबॉल, फुटबॉल खेळत्या ती. क्रिकेट खेळत नाहीत, फुटबॉल फुटबॉलवररच दणका असतोय त्यांचा.
हा हा हा हा हा, हम्म. कारण कसं पावसामुळ आजारी पडतात ना आणि.
होय.
हम खेळून खेळून पावसात, हम्म, खेळून खेळून पावसात.
दोघांना पण मी, अ, होमिओपॅथी चालू केलय.
हा औषध, हम्म हम्म हम्म हम्म, हा.
स्वराजला अजून स्वराजचं कस ते नाक गुन्हा फुटतोय त्याला.
हा, हम उष्णता वाढत्या रे त्याची त्यामुळं.
दोन दोन अंडी.
हम्म तेच की हा ती उष्णता, ते कसं पण थंडी आहे थंडी आहे म्हणून हे कर तो आणि दोन दोन मग खायला देतो आणि मग ते परत उन्हाळ्यात त्रास होतोय.
अजीबात अ अंडी दिली नव्हती, काही झालं नाही त्याला. पण आत्ता काय झालय आत्ता तो खाय चालू झाल्या परत त्याला उष्णता वाढली.
हा, तस होतय मग ते.
आज सकाळी पण गुन्हा फुटलेला त्याचा.
होय.
हो, गुन्हाफूटतो बरोबर रक्त येतच.
हा उष्णता हाय त्याला.
त्याला भयानंक उष्णता हाय त्याला. अं आणि शिंकला की गुन्हा फुटतो असं पण होतं त्याला.
होय, हम्म, तेच की, हम्म.
चला म्हणत होते.
हां.
हा, हा हेला अ मित्र गेलेत ग. हा, हा, ते चला म्हटले होते, पण हे केलं नाही. गेलो नाय.
हम्म, बाबा पावसाचं कुठ एकदा गेलं कि मग परत रात्रीच आणि, गाडी चालवताना डोळ्यावर कसं होतय, गाडी चालवताना डोळ्यावर.
होय, आणि त्यांनी सतरा सीटर ती ह्याच्यातली, निनायनगर मधली ते, हा निनाय नगर मधले सगळी आहेत ना, तिथले गेल्यात सगळे जण. हो इंदापूरला गेल्यात.
हा हा हा, तुम्ही जाऊन आला काय तिकड मग त्या महाजनच्यात. होय.
सकाळी आठ वाजता आणलं होतं.
हा, हम्म हम्म हम्म हम.
जायला मिळत नाही सुट्टी नसत्या, त्याच्यामुळे मग मी जाऊन आलो पहिल्या दिवशीच गेलो तिथं.
हा, पण चांगला चांगले होते बरं का. ते कारण प्रत्येक आरतीला असायचं. प्रसाद वाटायचं, सगळ म्हणजे सगळी सेवा स्वामी
सगळी सेवा करत होते ते जायच्या अगोदर पण. पूजा कुणी करायची काय करायची ते सांगत होते.
होय, हम्म सगळं नियोजन करत होते व्यवस्थित अन, छान सगळं, अन त्यांची बायको पण छान सगळं करत होती बरं
होय.
हम्म सगळं. परत त्या गुरुचरित्र पारायनला बसायचं सगळं नियोजन करायचं छान करत होती ती. पण सगळ होय होय होय होय मंदिरात तेच गुरुचरित्र पारार्यनच्या वेळेस ना ती सगळं हे करत होती. हा म्हणजे कुणी दिवसा थांबायचं हम्म हम्म ती नियोजन चांगलं करत होती हो
हो सगळे आमच्या ऑफिसमध्ये पण सगळं नियोजन त्यांच्याकडे असायच सगळं जितल्या तिथ करून ठेवणार अजीबात कोणी हे करायचं नाही
हम्म तेच आणी ते अजून एक त्यांचे भाऊ हे झाल्यात ना मग त्यांच्याच ठिकाणी त्यांच्या भाऊजयाला घेतलेत ना? जॉबला तलाटी हा
करूना
हा तेच कि हम्म.
तेत मला त्या
हा तेच की चांगली माणसं देवाला आवडतात
होय नाही आणि त्यां चूनी त्या दिवशी जाय अ काहीतरी चालल होत त्यांचं आर आर ती करून जायचं का असं काय काय चालल होतं त्यांचं तोपर्यंत झाला त्या आणि आता ते वारीला काहीतरी हे करत्यात अह पाल काय तर हा जेवण करायचे काय तर त्यासाठी पैसे पण काढून ठेवलेत त्यांनी
होय हा हा म्हणजे पहिल्यापासून तेनी देवाचं करतात ना
हा
हम्म पहिल्यापासून करत्यात
इथं वास्तुशांतीला येऊन जेवुन गेलते ईथं
होय आपल्यात आले होते होय इकडं
हो
हम्मम्म हम्म हम्म हम्म् होय काय हा हा हा मला म्हणत होत्या कि तिथल्या त्या हं तेव्हा तिथले म्हणत होतीत रे मला आपण जाऊया का म्हणून भेटायला
कोण
तिथं आमच्या तिथं शेजारी आहेत ना ते म्हणत होते भेटायला जाऊया का आपण?
हा हा ओळखत्यात तुला त्यांच्यात?
त्यांच्यातन